हॅलो, हा बोला की. तुम्ही चिकन कसं करताय ओ? हम्म
आम्ही चिक कन तेल, कांदा जरा तमालपत्र आणि हळद, मीठ घालून आदी फोडणी टाकतोय. मग त्यात आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे तेवढ पाणी घालतोय शिजायसाठी. मसाला करण्यासाठी सांगतो तुम्हाला मसाल्याला ओलं खोबरं, ओलं आणि वाळ जरी असलं तरी चालतय ओलं खोबरं तिळ, जिरं परत कोथिंबीर
ह.
कांदा, टोमॅटो भाजून घालतात मसाल्यामध्ये आले लसूण एकत्र करून याच मिश्रण करून ते मसाला बारीक करायचा. नंतर मग आपल्याला अ शिजवून घेतले की मग रश्यात डायरेक्ट मसाला घाल त्यात डायरेक्ट चटण्या तसेच याला काय चव लागत नाही. पण नंतर दुसर तेल घेऊन त्याच्यात थोडं क चटणी आणि मसाला घालून भाजून घेऊन त्या रश्यात वतायचं. आणि दुसऱ्या ठिकाणी कां का आणि जरा ट्याम्याटो भाजून मसाला चटणी घालून ते मट पण त्यामध्ये घालून फोडणी टाकून घ्यायचा आणि आपला चिकन मसाला असतोय तो वरन घालायचा.
हं.
असं करायचं. तुम्ही करताय कधी?
नाही. आम्ही चिकन कधी करत नाही सोडा. एकदा दोनदा केलत.
हां.
हम्म अ त्याला पहिला असं आलं, लसून, दही लावून झाकून ठेवलं होतं पंधरा मिनिटं.
हां.
एक मिनट हा.
काय झालं
हॅलो.
आलं-लसूण अशी पेस्ट लावली आणि मीठ जरा घालून दही, हळद जरा घातलं.
हां.
ते झाकून ठेवलं होतं मग थोड्या वेळानं दहा पंधरा मिनटान मग ते काढलं. म तेल जरा त्यात तेलात ते चिकन टाकून गरम पाणी घलून शिजत घातलं भाजून एकीकडं मग खोबरं, तीळ, जिर, आल्ल, लसुण परत अ कुथमीर असं त्याची कांदा परत कांदा, टॅमॅटू त्यात लवंग, दालचीनी तमालपत्र घालून भाजल ते आणि ते आणि तीळ, खोबऱ्याची तेन असे सौदा के हे केलं बारीक मिश्रण केलं आणि मग ते नंतरन अ ते शि चिकन शिजल्यावर कणी एका हेच्यात सौ अ तेल जास्त ते घालून चटणी घालून ते खोबर अ खोबऱ्याची हे केलेल बारीक मिश्र तेन घातलं आणि मग वाटून घेतलं. आणि अं ते त्यात घालून शिजवून अ सुक्क केलं त्यात चिकन घालून. आणि रस्सा काय म एकीकड सौदा भाजून त्यावर ज ह्याच्यात घातलं. चिकनच्या ड्या म्हणजे पाणी निळतय त्या
हा हा
हम्म अस केलत.
करतायसा काय आणि चिकन सिक्स्टी फाय कधी केलतासा?
नाही वो तुम्ही केलतासा?
अ हं कधी नाही वो करायला ते. ये दूध पिलासा? दोघ पण पिलासा का पिला नाहीस ये पि य ये पि ये.
त्याला आपण कसं कॉर्नफ्लावर परती चिकनचा मसाला मिळतोय शिष्टी पायचा.
हा.
ते लाऊन जरी भाजलं लावून तळलं तरी पण त्याला चालते दहा मिनिटं लावून ठेवत्यात दहा पंधरा मिनिटं आणि तळत्यात वाटत.
हा. तळत्यात का? हा का.
हम्म हम्म.
ये विरु. विराज. मग? आम्ही पण काल जरा मसाले भात केला शेंगदांना घालू मस्त झालेला टेस्टीस. ए विरु. विराज दूध पि ये अगोदर. दूध पि.
कसा केलतसा ती?
ते व्हय टोमॅटो, आल, लसून पेस्ट, परत तमालपत्र आणि शेंगदाणा, वाटान नव्हतं शेंगादान घेतलेलं. पुन्हा वाटाणा नव्ह
हां.
हॅलो! हा. ऐकू येत नाही काय? मग अगोदर तेल घालून जरा जिर घातलं, कां दा, टोमॅटो, हिरवी मिरची, आलं, लसून पेस्ट घालून भाजून घ्यायच. पुन्हा तांदूळ पण जरा पांढर होई पर्यंत भाजून घ्यायचं. त्याच्यानंतर न मग गरम पाणी करून घ्यायच गार पाणी वतायचं नाही डायरेक्ट तर गरम पाणी दुसऱ्या भांड्यांमध्ये कांदा भाजीपर्यंत जरा गरम करून घ्यायच
हम्म.
आणि मग त्यात गरम पाण्याला चई पुुरतं मीठ घालायचं.
हम्म हम्म मग तुमच दिवसाच असं तुमची दिनचर्या कशी असतीया म्हणायची दिवसाची?
दिवसाच आमचं रुटीन जरा कामातच जास्त असतय.
हम्म.
सकाळी पहाटेच पाच वाजता उठाय लागतय.
हम्म.
सकाळी पहाटेच्या पाच वाजता उठून आधी थोडी माणसं दूध काढाया जात्यात मग आम्ही थोडी दुध अंगोळ ते न करे पर्यंत करून घेतोय, मग जेवणाला आल्यावर सकाळी नऊ वाजता डबं करायल लागत्यात. त्याच्यामुळे जेवण पण लवकरच लागतय.
हम्म
इकड आमची काय गॅस पण आहे, चूल पण आहे आणि ते आंघोळी च पाणी तपवायला शेगडी पण आहे.
हम्म
मग थोडी इकडं आंघूळ करून, इकडं जेवणाला लागत्यात, थोडी दूध काढून त्यानं अंघोळ करत्यात, आमच कसं जनावर ते दोन एक दोन असल्यामुळे त्याचं तर दूध शान काढायला लागते. नंतर म डब्बा झाला की, धून, भांडी हे करून
हम्म
परत शेताकडे ते जाय लागतय.
जाय लागते का? हम्म हम्म.
हा तुमची कशी काय असतेया?
आमचं, सकाळी जरा उठायचं मग जरा व्यायाम करायचा, शरीराला व्यायाम पण जरा महत्त्वाचा आहे नी.
महत्त्वाचं आहे व्हय
हम्म, जरा मग व्यायाम करायचा मग चहा, पाणी आवरलं की मग इकडं तिकड केल की, जरा जेवण आवरायचं मग धून भांडी, जेवण आपलं चालूच असते, मंग दुपारी बसलेल्या टाइमात जरा शिलाई मिशीन वर बसतोय, ते पण जरा बर पडतंय घरातल्या घरात जरा ब्लाऊज म्हणा, नाहीतर काही तरी ते मुलांचे कपडे म्हणा शिवायला आणि तिथून पुढं मग आणि जरा कुठ नव आणलं आणि मग संध्याकाळच आणि ड्युटी चालू जेवण- खाणं असं, आमचु, दे होय म
हम
बाहेरचं असं काय खातासा?
हम्म
तुम्ही असं बाहेरच काय खातायसा का की नाही? पार्सल वगैरे मागून
ह एव काय नाही पण गतोली
हम्म बाहेरला शरीराला बी चांगलं नसते सोडा ते, खायला.
हा खातोय. चिकन राईस, , वडापाव, लहान मुलांना काय लागतय ते. तेच नाही भेळ
होय.
होय कुठे गेलाईस नालायक दुध पीत ये की. बर
काय ते?
जला तर गाडी
गाडी लावून ये जा खाली ह दूध पिऊन जाय क तिकडं बकरं कापाय जाणार आहेत तिकडे बघायला तिकडे बकरं कापल जात
का
पी ते पी ह पी
पी पी पी ते सगळं ऐकच तर दोन्ही
केलं हा दे की पप्पासनी
एवढच पिणार बघ मी तर राहू दे झाल बग तेवढंच माझं